हॅलो
हॅलो
हॅलो
काय करराली
काही नाही तू
काही नाही का भाषेले
हा कजेवण झाले का
जेवणं झांले नां
हांव कां कायं खाल्लं हांव गंण
कायं खाल्लं
हम्मं तिकडं खाल्लं मी वनिकांचीलां
मोईनं ना साहेब पत जाना
गेलतां पणं मंग वणी तरं आणि तचं पाहून येलं होते त्यांची मम्मी ते मंग तिकडंच खाल्लं
आणि रंग ते वनल तर संगडयालंगा
आं
ते बनेल तसचं राहिलं
हां
आम्हीं तरं बिर्याणी खांली
त्यांनां पणं केलं ती भांजी
तुलूकं तूं खांती कां ती भांजी
नाहीं ई गं
नाहीं
खातं नाहीं पणं मंग आंज खाल्लं आंज खाल्लं नां
हां कां
हं
बरं बरं आम्हीं बिर्याणी केली ती मटंन बिर्याणी
होव कां
हां तुले ते बंत माहीत आहे ते तूंले किती बणं तं ते
नाहीं
मंग झालीं कां कांलची तयारी
होगं करायंची आतां सकाळीं लवकरं उठायचं आहे
कायं करायचं ते सकाळीं उठून
सकाळीं ऊंठून स्व स्वयंपाकाले लागणं हे नां हे
सकाळीं कोणं सर्व प्रकारात तरं भांजी पोळ्या करायच्यां ना
कायं करं भांजी पोळ्या करते पुरन्हां स्वयंपाक करणारं आहे
हां
कायं नाहीतं आतां भांजीपोळी करणारं आहे कां पुरणाचं करणारं आहे
पुरणांच्यां स्वयंपाकाले लंय घणटे ब मंग किती घटं लागे
थीमं
हां अ तं झांली तरं दहाबट्ट्यां करायंचे नाहीं तरं दह डाळबट्ट्या नाहीं तरं डाळं वरंण भांत सगळें साधं सिम्पल
हो आतान त्यांचं काऊय म्हं नाहीं
गॅस आणंला कां
हां
पाण्यांच्या नावां नां द्वाद लागलां भरंपूर
ते आपणं माही नाहीं कां ते रुघड्यांवाल्यां
कोणच्यां गं
यां बारांची आजी नाहीं कां गं
बाळ्यांची ईदुय ताईं
हां
ईदू आई नां तेपातंमां येकी नाहीं नां ह काय भावना भेटला ग.
पर परवाई झाली माहिना
काय भावा ना बेटा
काय म्हणली?
आ
काय म्हणली?
का बावा भेटला किती कितीरचा झाला भेटला.
हम्म हजार रुपये नाहीते त्याचे चाळीस रुपये वापस चाले. मग पाणी नाही करून जा.
हजार रुपये.
अ.
हातजारपे
हा. दरी पेशी दे कय लागते.
गॅसधली माग झाला मग गॅस माग झाला.
हम्म
मग आता गॅस मा झाला तुम्ही
गॅस मग जरू. तुम्ही आता तर याच्यावर टालूून का ना तुम्ही चूर नाही भेटला मग.
नाही ग बाई अस सकाळचा गॅस म्हणजे चुलीवरन राह अस गॅस याच्या
सकाळच्या गॅसवर आणि संध्याकाळच्या चुलीवर
नाही.
हम अग सकाळच जास्त राहतो ग. शका जास्त राहत ग. हो.
पण ते र्री सारख्या चु त्यात म्हनल्या र
हा.
हाग सकाळची चोळप आताची मांडलेली जीवाण येत रात्रीची.
हा अगं पण मग सकाळी जास्त राहत ना ग काम. सकाळी जा सकातो ना हा हा.
यंग तम चुलीवरर यक्त गॅस ववरर हस
हो.
मग लवकर गॅस नाही सरणार ना.
दोन तीन दिवस का छान रुख मग नंतर बरबर तुम्ही गॅसवर. पुरस्कार मला.
ते तर करचय
मग मला माहिती ना विचरूूनेल तुम्हाला
हम्.
हो. चुलीवर लई आहे राहता न गं दहवा त नि उग तो लई.
धुवा होतो वापिस दोळ्यात गेलेले दोळे होते्या.
धपण होतो ना किती पण.
हम्म.
दुपनले होते म्ह डोळे दुखाात मग तू त तर चष्मा लावना विसरूनच गेले भा
जेवण येतं का आता लावाचं.
हा का पहिले लावलं मस्तो आताने लावणार.
लावायला काही नाही पण लावलं का ते घामरल्यावर. तिथलं प्रिय होतं मग लाईतच नाही
लई पूसा लागत तो चष्माला का
हा
हाय का नाही?
हो आता लाईन दे ऊद्यापसून
हाव आता काय होऊन जाईल मुनीचं लग्न राहशील तू एकटीच
हो
न बोल्ले मोनीच बी लग्न राखशील तू एकटीच
हाव ग जुनी लागत जाणार पण घरात
आणि तुम्ही सरी कुठ बोलला
बोलत नाही, पण हमग घरात तर राहतो ना
बॉलयच- ना -की- काय -होत-बोल्यान.
तेनी बोलत ग आपण कुठ बोलते.
आ बोला, बोलून घ्यायचं बोल्यान कोणाला काय होतं बईने
आपण कन बोलायला पाहतो तिने बोलत
जवा लांब जाईन ना तवा कळल म तुला
अ-अ आपण बोलायला कंझ पाहतो पण तिच बोलत नाही.
बोलतज तिला म्हण सोनीसोबत काय
आत नी बोलायला लागलीत नाही बोलायला लागली तर बरजबरी बोलती. एकदम लाभ का
तर मला कसं होतं ग मला तर बोललं नाही घुटणच होती लगे
ह्
तु मला सल किती वाजेपासून बोलत नाही तुम्ही?
आम्ही का झाले असन चार -पाच वर्ष
हाव का बापरे!
हम्म
चार, पाच वर्षापासून तुम्ही बहीणी-बहिणी बोलत नाही? बाप कसं होतं ब तुम्हाला, तुम्हाला बर दम मारलं जात बई मके
हा-हा
हाय ना बाई नाहीत काये पण तुम्हाला हाय ना गं म्हणजे काम करून घ्याता मग तुम्ही दोघी समजून- समजून
हा काम पडलं का मग घेती आवरून नाही पडलं त मग जव्हाय सकाळी उठलेय कायनिसत काय केलं हा बाजार भरिले अन् बाजी खुडिले तेवढच करेले बाकी काही नि कर
रात्रीचा स्वंयपाक केरान मग केरा
धुन धुतानी ते
आज तुनी धुन नाही धुतल?
हुं -हं
मग तू जायला असत ना
जायगे बाई तिकड किती म कंबरा असो कामजून गेलो
कावून ग?
सकाळपसून आज चालूच ये ना ममा काय ना कायला
आर बापरे! हा कागतयत लगे कामच चालू म्हणेची मुखी
मग सकाळी उठले कपड्याच्या घऱ्या घातल्या बांदे घासले घरातला पास रावलेला घर सारून घेतलं वाफेस ती बाहेरच पण जाजू केली
गघ बाहेर साड्या माराचा असतं ना क्षणाचा
महाडाचा तर मग पाऊस नाही लाग त्याच्यात
सकाळी सकाळीच मारून घ बाहेर बा बाहेर पाहि ना मग कस दिसत ते
हा सकाळी मारली ना!
इकड आणून टाकायची.
हा.
आयकत नाही.
हो.
मग मी विचरूस नक तू बाहेर मिळ खळ दोऱ्या दार्या सगळं बाहेर काढूनेकतगे
प आम ती दोरीस रता खू द्या
हा.
बाहेर ये ना?
हा का?
ते काय म्हणताय तुला आपल्या नको फॅनपूस रॅक रॅकीचं सामान इकडं लाव तिकडं लाव.
लय पसारा निघला आसल मग
आईच्या पसऱ्यापेक्षा तुमचा पसाला जादा आहे ना तुमच दोन तीन दिवस नाय आवडणार
हम्.
असे ना ग तिकडं लटके तिकडं लटकेव चांग दिसत ना लटकेला लं सगळं सगळं काढू काढू फेकलं सगळं सगळं पाया खाली पालंगा खाली. पन
कोणते पाहणे अग कोणते पण कोण पाहुणे तुमच्या घरात नाही येत ना ते डायरेक्ट आईच्या घरात जात आहे ना
हम् आपण जरा बाहेर बसू घडाय गप्पा ऐ. कू आता त्यांच्या काय गप्पा चालूय का मी ते.
घरी आमच्या कोण चालय?
कोन्हाच्या?
तुमच्या... बघितल्या... न... मी.
नई गं
हा.
ज्यादा ये
आठराच टक्के चार्जिंग ए तुमच्या फोनात... मी बघितलं, संपत आलं छोटं आता